तो सगळ्यांनीच कॉलिंग
काय.
जराशी
टायमिंग दिसना.
ट्रायल.
मला दिसतय की.
मी केलोय त्यामुळे दिसत अस नसेल का तुला?
तसं काय तरी असेल
ती फोन केलती नव तुला मला म्हटली पल्लीला फोन केलोय.
मला फोन केलती की तिन मगाशी केलती की मग बोललो की पण ते काहीतरी कोण आलं त्यामुळे तिन कट केली.
मग ती आत्ताही परत म्हणायला लागले करतो म्हटल काय माहीत दोन चालत असलं तर काय नाही ते इंट्रोडक्शन आहे त्यात लिहिलेल ना एका व्यक्तीला दोन वेळा करू नका म्हणून
मग करायचं डबल डबल काय तवा घरी गेलीस कुठे गेलतीस तू म्हणलीस?
नाय कुठे नाय घरातच हाय न्हवं.
चाललं असेल आता सगळं
लोळायचं चाललंय
जेवण बेवण काही शिकलीस का नाहीस?
भाकरी फक्त येत नाही.
ता सगळ्या शिकायला लागल्यात बघ भाकऱ्याच भाकरी सगळ्या जणी शिकायला लागल्यात.
हो आहेत का?
काय म्हणलीस?
किती भाकरी?
होय
मी तुला बोललोय?
हा
येत्या तिला
हो येतेत की.
मी शिकाय नाही बाई
चल जरा बारीक बारीक बारीक करत थोड थोड
हा बाई एंगेजमेंट झाली.
तवा यायला पाहिजे असं. साने बरोबर आणि वाकडे तिकडे यायला लागलेच म्हणजे? सवय पडल ना आता जरा कधी कधी केलीस की
मग आता शिकायला घेतलं तर रोज करायला पाहिजे आठवडाभर जरा
अस छोट्या छोट्या बारीक बारीक मम्मी कराय बसली की तिला सांगायचं जरा पीठ ठेव म्हणायचं त्याची जरा बारीक बारीक तू करायची एक शेवटला.
हो.
तसं केलीस तरी शिकशील.
नूर रुपय अज
च का सोनी काही जॉब करणार आहे आता
हो सृष्टी पण कल्याडात सुखं
त्यानी आता इचलकरंजीत बघणार आहेत वाटतं
हो म्हणालोय आता घरात आहे तवर
हम्म तू हे केलंस काय टॅली काय तू केलंस काय टॅली एम ए सीआयटी काय नाही
हम् अगं बारावीला हु तर मण मी केलोच नाही एम एस सी आय टी
हम्म सु ती करायला पाहिजे होतीस आता तेवढं कॉलेज चालू पर्यंत जॉब केली असतेस ना काहीतरी
होय
इचलकरंजीत त्याच्यावरच कि साधूजवच भेटणार टॅली एम एस सी आय टी वरच
बर सोनीची एक मैत्रीण लागल्या म्हणबाई दहा हजार पगार आहे तिला
होय बघायचं तिथंच विचारून
बघूया म्हणायलोय
टाकून ठेवा आता ऍडमिशन चालू झालीत की सगळीकडं
आता आपलं कॉलेज लवकर सुरू होणार नाही होय नाही
नाही जुलैमध्ये होणार चालू नाही चालू झाली की लगेच ऍडमिशन टाकून ठेवा ग
होय चांगल मिळालं भेजले
हम्म तेच तर प्लेसमेंट साठीच बघायचंय ग बाकी काय करायचंय का
की मग हे करून मग काय बघ नाही प्लेसमेंट पाहिजे
घेतलं तर चांगलंच कॉलेज पाहिजेल मग नाहीतर काय उपयोग नाही
आणि का मग.
हम्म.
मग का म आता शेवटी पण पर्याय डि के टी च ईल.
हाव. चांगलं एकजण म्हणते नेईन हे एकजण म्हणते काय कळणा
फीज वर आहे नाही सगळं आता प्रायव्हेट ला घेतलं की फीज जास्त.
ही प्रायवेट आहे म.
कोणत?
डि के टी.
हा.
तिकेट प्रायव्ट नाही गवर्मेंट चच म्हणजे असं साध ग गव्हर्मेंटच्या अंडर येणार.
प्रायव्हेट नाही ना व.
प्रायव्हेट आता घोडावरतीईल प्रायव्हेट मधी तशी वेगवेगळ्यासाठी आहेत ना ते शिवाजी युनिव्हर्सिटीचा अंडर येते ना. ह आन
किती मिन अल बघ चार मिनिट झाले मी तुला बघतो लगेच.
चार मिनट ठेव करते कट थांब.